हॅलो हॅलो हो येतोय तुम्हाला येतोय माझा?
हो
येतोय ना हा बोला नमस्कार कशा आहात?
मस्त.
मजेत ना मी पण मजेतय ठीक चाललय मी आता आता ऑफिसमध्ये आहे तुम्ही कुठय? हो का बर बर. पण मग कस मग दिवसभराच रुटीन असत तुमच? हो का अरे बाप बापरे. हो का? अरे बापरे. मग तुम्ही किती वाजता शेतात जाता म्हणजे सकाळच सगळ आवरून मग जातात का शे तात.
हो सकाळच सगळ आवरून म्हणजे आम्ही नाव आता उन्हाळा असल्यामुळे लवकरच उठतो. लवकर आवरून लवकर गेल की अस उन्हाच मंग थांबता येत ना.
हां हां बर बर हा पण मग तुम्ही शेतीतल काम पण करता का?
हो.
अरे बापरे. हो का? अरे वापरे.
हो आम आमच्या इकडे द्राक्ष बाग, डाळिंब आहेत, कांदे वगैरे असतात.
हां हां अरे वा. नाही म्हणजे मी खूप दिवसातून ऐकते अस शेतातल काम करणारे वगैरे अस.
खरच विशेषच आहे आजकाल कोण नाही तर शेताकडे म्हणजे मुली वगैरे तर नाही जात शक्यतो पण तुम्ही करता ही मोठी गोष्ट आहे. सगळ करता येत का तुम्हाला शेती काम मग?
हो शेतीची काम सगळी येता आणि प्लस आम्हाला अस काही फवारणी वगैरे करायची असेल तर घरच्याच माणसांनी ट्रॅक्टर वगैरे सगळ शिकून दिलेल आहे. म्हणजे ती जरी नसले वेळेवरती तर मग आम्ही बघून घेतो. त्याच की म्हणजे अस घरच्या माणसांच पण अस म्हणण की आता तर कस सांगता येत नाही ना भविष्यात पुढे काय होईल मग अस दुसऱ्यांवरती डिपेंड नाही राहिल पाहिजे महिलांनी
हो बरोबर आहे हा बरोबर आहेस.
सगळ्या गोष्टी शिकून दिलेल्या आहे म्हणजे मग हो.
हां मस्त ना हां. पण मग तुम्ही सगळं घरातलं स्वयंपाक पाणी करून मग जातात का शेतात?
हो घरातलं सगळं आवरून.
हो का आणि मग दिवसभर हो का अच्छा अच्छा. म दिवसभर शेतीकडे आणि मग दुपारून यायचं घरी असं का?
हो म्हणजे आमचे काही शेती घरा जवळच आहे आणि काही दुसऱ्या काहवाल नाही जर दुसऱ्या गावाला गेलो तर म सकाळी गेलो की संध्याकाळीच घरी येतो. म तिथेच असं हा दुपारी असं थोडा वेळ आराम करण्यासाठी पण तिथे सोय केलेली आहे.
हा हा.
तर उन्हाचं मग थांबायचं वगैरे
हो का हां म्हणजे नोक करी टाईपच आहे तुमचं माझं पण कसं मी नोकरीच्या ठिकाणी सकाळपासूनं येते. दिवसभर काम करायच म संध्या काळी घरी जाऊन परत आपल्या असतातच जबाबदाऱ्या घरच्या.
हो मग लेडीज म्हटलं की जबाबदऱ्या असताच सकाळी सगळं बघवायचं राहतं कुठेही जायचं म्हटलं तरी तिथून आल्यानंतर मुलां चा झालं स्वयंपाक वगैरे ही जबाबदारी असते.
बरोबर हो ना परत घरात कोणाला काय हवं नको मुलां च्या अभ्यास असतात बाकीचं पण सगळं असतं ना हम्म. मोठं काम आहे मग तुमच्या शेतामध्ये कसलं-कसलं पीक घेता तुम्ही?
म्हणजे आता तर आमच्या शेतामध्ये गहू काढणी झाली गहू अस तो तर गहूं काढले आता गव्हाच काढण्या सीजन चालू आहे ना हो. आणि आता डाळींब द्राक्ष बाग होतात तर द्राक्ष बागाचे पण खुडे झाले. आता डाळींचं स्टार्टिंग झालंय म्हणजे आता फू फुल लागले मंग त्या चार महिने लागतं ना डाळींब येयला पण.
हा हा अच्छा-अच्छा किती छान पण शे तातलं असे आपल्याला झाडं, फळं बघायला मिळत्यात तुम्हाला तर रोजच तो अनुभव मिळत असेल मस्त ना हम्म.
चानवाव असतो शेतीची कामं असतात मंग आणि फ्रेश पण असतं ना इकडे वातावरण पण फ्रेश राहतो वेळ पण कळत नाही कामाला.
हां हां बरोबर बरोबर आहे. हां पण मग तुम्हाला तुमच्या बरोबरीने अजून कोणी असतं का मदतीला?
हो मजूर लोक पण असता म त्यांच्या तिकडे पण लक्ष द्यायला लागता आणि जे कसं काही किरकोळ कामं असता मंग ते आम्ही करतो घरी. आमची जॉईंन फॅमिली आहे आम्ही दोघी जावा असतो तर आम्ही दोघी पण अस तो आणि असंच गावात म्हणजे असं एक-दोन मजुर असता आमच्या सोबत.
हा हा हा हा खूप चांगलंय हा. हा कारण आजकाल कसं होतं आपण शिकलं का मग नोकरी करायचं एवढं एकच असतं डोळ्यापुढे असं हे बाकी आपण शेती करू शकतं किंवा अजून काय दुसरं करू शकतं असं डोक्यातच येत नाही. पण हे खूप चांगलं आहे असं आपण म्हणजे कनेक्टेड राहतो नाही का? आपल्या मातीशी ती एक मोठी गोष्ट आहे, हम्म.
पण शेती वैगेरे नव्हती केलेली, बट लग्न झाल्यानंतर मग
हो बरोबर आहे, मग काय, पण तरी शिकणं पण मोठी गोष्ट आहे. नाही तर, नुसतंच आपलं म्हणायचं आणि करायचं नाही याला काय अर्थ र्थ नाही हां.
नाही. मी पण असं म्हणजे आता शेती करायला आहे, आपली स्वतःची शेती आहे मग घरात बस ण्यापेक्षा थोडं थोडं हौस म्हणुन केलं सुरवातीला, पण मग आता कराय लाग
करायला लागतातच करायलाच लागत, हो ना हां, नाही हा एका गोष्टी ची सवय झाली ना मग काही प्रॉब्लेम येत नाही, आता मी पण क बऱ्याच वर्षापासून नोकरी करत ते ना तर मला खूप सवय होऊन गेलेली आ आता म्हणजे कधी असं, लागून सुट्ट्या घेण्यात आल्या वगैरे की, मग मला कण करमतच नाही, मग असं वाटत की अरे जावं आता ऑफिसला, खूप झालं घरी, असं. असं वाटायला लागत, म्हणजे एखाद्या कामाची आपल्याला सवय झाली का मग, सवय होऊन जाते हां मग बरं वाटतं, मग ते करत राहावं असं वाटतं. हम्म. बाकी मग घर कामात तुम्हाला कोणी करतं का मदत, घरी मग श शेतावर
नाही आम्ही दोघी आहोत ना, आम्ही दोघी जावा आहोत ना, मग घरी पण काम आम्ही असं मिळून दोघी आवरुन घेतो, आणि जेव्हा आता उन्हाळा सुरु झाला, नंतर मग आम्ही दोघींनी ठरवलेल असतं आपण सकाळी लवकर उठून लवकर आवरू, मग मळ्यात गेलं किवा बारा वाजेपर्यंतच काम करायचं मग पण सुट्टी घेऊ. मग अस मग त्या दोघी ठरून घेतलं की मग, सकाळी लवकर असं एकमेकीना उठून देत तो आम्ही कॉल करून, की आज लवक हो मग पटकन आवरून जायचं, मग मळ्यातलं पण असं काम करून घ्यायचे नंतर, ऊन झाला की मग सुट्टी घ्यायची.
हां, म्हणजे तुमच्या दोघींमधलं पण नातं असं छान असं बहिणींसारखं मैत्रिणींसारखं आहे का, जावाजावांमध्ये किती छान! हो ना.
तर काही लोड नाही येत. किंवा मग आडीनडीला पण असं, कोणाला बरं वाटलं नाही तर मग एकमेक कीच थोडसं करून घेतो असं.
हो ते तर खूप गरजेचं आहे, कारण मग कसं म्हणजे असं, आपल्याला लागतातच माणसं तर लाग तातच वेळप्रसंगी. त्याच्यामुळे असं हे राहणं पण खूप गरजेचं आहे. एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं, एकमेकांना मदत करणं. हे खूप गरजेचं आहे हम्म.
जॉईंट फॅमिली म्हटलं की मग असं थोडं समजून घ्यायलाच असं लागतं, कोणीतरी एकाने समजून घेतलं तरी.
हो हो बरोबर आहे, हां म्हणजे आता ती काळाची गरजच झालेली आहे, जॉईंट फॅमिली म्हणजे काही काही आजकालच्या मुलींना कसं वाटतं, की आपण आपलं आपलं राहावं नाही का. आपला नवरा, आपण आपला आपला संसार फार थाटावा, पण मग काही दिवसांनी त्यांच्या ते लक्षात येतं, की बाबा किती प्रोब्ले प्रॉब्लम याच्यामध्ये सगळेच प्रॉब्लेम यायला घरातच, सगळच असत, हो हो एकाच व्यक्तीला सगळं बघाय बघायला लागत ते, आणी जॉइंट फॅमिली मुळं ते भपूर गोष्टी वाटल्या जातात, बरोबर आहे. आणि मुलांना सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे. हा. मुलांकडे लक्ष देणं, दिलं जाणं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तसं बघितलं तर.
हो मग ते जॉईंट फॅमिली असली की कसं होतं आजी आजोबा राहता लक्ष द्यायला काका राह तात तसं मग कोणी ना कोणी राहत घरातलं मग मुलं पण म्हणता ना काका आहे तसं त कसं जर एकटेच राहिलं नवरा बायको आणि मुलं तर मग ते जॉबला गेले किंवा बाहेर मग ते मुलं अश
शी एकटी राहता मग नंतर मोबाईल, हा हा बरोबर आहे. हा एकलकुंडे होतात मुलं हा. म्हणजे आजी आजोबांच्या संस्कारामध्ये वाढलेले मुलं आणि हे एकटे एकटे राहिलेले मुलं त्यांच्यामध्ये लगेच फरक दिसून येतो.
असे मोठे आपण ब झाल्यावर बघू ना तर लगेच समजत की अरे याच्यावरती काय बरोबर शिकवलेल नाही याला लहानपणी असं.
हो आणि ते मुलांची पण चूक नसते ना आता म्हणजे त्यात कुठेतरी आपण पण कमी पडतो ना. की आपण आपल्या कामासाठी मग मुलांना मोबाईल देणं. मग त्यांना ती सवय होऊन जाते की मोबाईलमध्ये बघणं. मग असं कोणी पाहुणे वगैरे आले तरी ते मोबाईल घेऊन बसता म आपली एक कोण आलं वगैरे बोलत नाही काही नाही.
हा नाही समोर येतच नाही ते मग ते मग त्यांना ती सवयच होऊन जाते आपण कसं शॉर्ट कट बघतो आपल्याला सोप जाईल, त्यांना एकदाचा फोन दिला का आप पल्याला कामं करायला मोकळं होतं. म्हणून आपण फोन देऊन टाकतो आणि मग त्यांना त्याची सवय होऊन जाते असं हम्म आपणच कारणीभूत असतो. हम्म, बाकी अजून शेती सोडून मग दुसरं काय काय कर ता तुम्ही मग?
आणि दुसरा ऑनलाइन बिझनेस पण करते मी आणि ठीक असे काम जे येतात आता आपले ग्रुप ते पण करत राह ती जसा वेळ भेटेल तसं कुठेतरी न्यूट्रलाइज करते. नवीन असं काही असेल ऑनलाईन क्लास वगैरे तर मग शिकत राहती म्हणजे काहीतरी शिकत राहिल तर उपयोगात येतंच ना भविष्यात.
हो बरोबर आहे हा छान ना म्हणजे तुम्ही असं शेतीसोबतच हे बाकीचं मॉडर्न जगाशी पण व्यवस्थित कने क्टेड आहे ते किती छान हे की नाही हम्म.
ती पण काळाची गरज झाली आहे. त मग कसं जर फक्त शेती शेती म्हणत राहिलं तर बाकी जगात मागे पडून जाऊ ना.
आ नाही ते बरोबर आहे. पण मग तुम्ही मग शेतीमध्ये जे आधुनिक काही काही नवीन नवीन योजना असतात त्या सगळ्या राबवतात का? जसं ठिबक सिंचन आहे. किंवा अजून ही बऱ्याच काय नवीन नवीन निघत असतात त्याच्यामध्ये ते सगळं
हो हो आमच्या इथे द्राक्ष बाग, डाळिंब बाग असल्यामुळे ते सर्व करायलाच लागत म्हणजे नवीन नवीन कारण की आता शेती पण असं निसर्ग कसं चेंज होत राहतो ना. अच्छा म्हणजे आता उन्हाळा लागलाय तरी दोन-तीन दिवस झाले तेव्हा पाऊस झाला बघा पाऊस झाला गारा झाला आमच्या इकडे तर मग अशा त्याच्यामुळे मग आ जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग करायलाच लागतो.
बरं बर, हा, पण मग ती माहिती तुम्हाला कोणाकडनं मिळते?
अ म्हणजे असं एकं, आपण कसं बोलतो की शिक्षक असतात, तसे मग दरवर्षी एक असं शिक्षक म्हणून ठेवायचे. मग ते येता पाहणी करता मग ते सांगताना माया ला असं अशे अशे गरज आहे. याला या औषधांची गरज आहे. किंवा मग हे करण्याची गरज ते सांगतं मग तस आपण पुढे,, करत राहायचं. कृषी अधिकारी वगैरे येेता पाहणी करायला, मग ते सांग त्यानुसार आणि ते योजना बी सांगता, मग शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ज्या योजना असतात त्याबद्दल माहिती
हा हा हा हा, हो तेही माहिती असणं गरजेचं आहे. तसं म्हणजे,, हम्म,, मग तुमच्या शेतामध्ये विहीर वगैरे असं पण आहेत.
हो आहे ना, विहीर आहे पत्त- - तळं बोलता बघा, पाणी साठवून ठेवण्यासाठी तळक
शेततळं,, शेततळं म्हणता हो का अच्छा अच्छा, म्हणजे ते पावसाचं पाणी वगैरे साचवलं जातं तशा टाईपमध्ये का?
हो नाही, आमच्याईकडे एक पाटबंधारे असताना त्याला पाणी येतं तेव्हा मग ते साठ साठवून ठेवायचं तळ्यांमध्ये,, मजेव्हा विहीरला पाणी कमी पडतं तेव्हा मग त्याचा उपयोग करायचा.
हा हा हा. मग तुमचं घर वगैरे पण असेल शेतातच,, शेतात असेल घर ना,, हां हां हां. किती छान वाटत असेल तिथे मोकळ्या वातावरणामध्ये ना हो ना, उन्हाळ्यात वगैरे असं छान मोकळी हवा मस्त अ ताई अकरा मिनिट झाले आपला कॉ- झालं का. हा चालल चालल काय हरकत नाही, त्यांच्याकडनं झाला ना कॉल हां त्यांच्याकडनं कट झालेलं बेटर राहतं,,, हां,, झालं का? हां,, तेच म्हटलं,, बोलू मग आपण परत कधीतरी या विषयावरती.
हो ठीक आहे चालेल,, किं तुम्हाला आत्ता वेळ असेल तर तुम्ही कॉल केला तरी चालेल.
हा मी बघते आता थोडा विषय पण आठवून मग, सांगते तसं हां, ओके ओके बाय.